हॅलो
हा
हा कार्या अॅप वरून बोलतेय.
हा बोला
अ तुम्ही ते पूर्ण फ्रेंड तास ते झालं का तुमचं पूर्ण ?
नाही अजून कंप्लीट झालं नाही थोडा प्रॉब्लेम यायला लागला आमचा
आजच हे झालं म्हणून मी फोन करून बघितला नेमके काही जेंट्स पण ना वाटत. ऍप मध्ये हम् कुठले तुम्ही, ?
मी तर म
मिरज का अच्छा काय करता आणि
काही नाही जॉब करते.
अच्छा अच्छा आणि हे फोन संच टास्क म्हणजे असं किती कॉल करायचें माहिती काे तुम्हाला काही?
हो हो माहिती आहे ना एका व्यक्तीला पाच कॉल करायचे.
एका व्यक्तीला पाच!
एका नंबर व आपण पाच कॉल करू शकतो पण पाचच्या वर नाही.
अच्छा आणि असं किती पूर्ण करायचं ते?
तीस काॅल कम्प्लीट करायचे.
तीस कॉल बापरे--!
हो
आणि मग जर समजा जो टास्क समजा पूर्ण केला नाही दुसर जर टास्क पाहिजेल तर तसं मग आपल्याला माहिती आहे तुम्हाला
काय मला आवाज आला नाही.
म्हटलं तर तो जर टास्क पूर्ण केला नाही.
हा
तर मग मग दुसरं टास्क पण नाही येणार का?
हो हो नाही ना ते टास्क येतात ते कम्पलेंट कराव लागेल ना.
अच्छा अच्छा आणि किती वेळ असं फोन वर बोलायला लावलं तर?
आता तुम्ही हो तुम्हाला हे माहित नव्हतं का?
अ म्हणजे मला असं एवढं माहिती नव्हतं कारण की असं लहान बाळाला सांभाळून का, कराव लागत ना मग मी एवढं अस वाचलं वरच्या वरती वाचलं फक्त
ह ह आणि हो हो आणि तुम्ही असं डिरेक्टली तुम्ही डिरेक्टली असं म्हणजे, कार्यापरून कॉल करू नका म्हणजे आधी विचारा त्या नंबर ते संपर्क जर अबल असल तर, तुम्ही ते के कॉल हो कार हा कारण क ज त्यांनी. उचलला वगैरे नाही ना मग तुमच ज सेकंद सबमिट होतात ना.
अच्छा! अच्छा! अच्छा!
हम्! ते आत्ता मी. ऑनलाईन होते म्हणून उचलला पण ज मी ऑनलाईन नसले नसे तर मग. हम्! हम!
अच्छा! अच्छा! अच्छा! अ्छा!
हम मगजन ना त. कॉल करणार असेल ना त्यांच्या आधी संपर्क साधा. हम् हो हो. त्यांना विचारा तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता.
बरं झालं तुम्ही सांग मी नाशिक वरून बोलते नांदगाव नाशिक.
माशी करून का अच्छा! अच्छा! कॉल करून पाच कमप्ट करून घेऊ शकत ते आपले.
काय म्हणताय.
आपण एकमेकांना कॉल करून पाच आपले क. करून घेऊ शकतो म्ह हा आता केलंय तर तुम्ही आ दहा मिनिटं बोलून घ्या नाहीतर मग ते जेवढा वेळ तुम्ही बोला ना तेवढाच वेळ स
अच्छा म्हणजे पण मग त्याच पेमेंट भेटेल का आपल्या जेवढा वेळ आपण बोलल तेवढं ते धरतील का असं.
हो हो मते ना.
फक्त म सबमिट करेचे तीस कॉल.
हो दहा दहा मिनिटं बोलायला लागतय.
बर बर बर मिरज म्हणजे ते इकडे पुण्याजवळ ना.
नाहीच चांगली.
चांगली चांगली बर बर बर. चालेल चालेल मग तुम्ही फ्री असेल तेव्हा मला कॉल करा मग आपण करून
हो चालेल पण आत्ताचा कॉल कररा ना दहा मिनिट कमप्लीट.
हा मग तेच पण मग आता काय बोलायचं असं पण होऊन जातं ना एवढं दहा मिनिटं काय बोलणारे आप
हा मग आता तुम्ही डायरेक्टली ह्याच्यावर कॉल केलाय मला मग तुम्ही आता जवढ वेळ माझ्या स बोल तेवढाच आहे तुम समि.
बर बर बरबर. मग का समजा मग आता मी इकडून कॉल केला तुम्हाला. आणि मग समजा तुमचंही धरलं जाईल ना दहा मिनिटं त्याच्यात का नाही.
नाही तुम्ही मला कॉल केला का नाही ते तुमच फत. तर धरणार आणि जर मी तुम्हाला केला तर मग माझे धरणार अस.
अच्छा! अच्छा!
आणि तुम्ही ज्या नंबरवर म कॉल करता आता समजा तुम्ही मला कल. के ना तुम्हाला शंभर मला ऐशी अस मिळून जाते.
बा बरबर म्हणजे आता तुम्ही बोलले तर आता समजा मला शंभर पेटीला आहे. तुमला ऐंशी भट.
ऐशी हा पण ते आपलं. चो म्हणजे कुठं बोलण्यात चुका वगैरे झाल्या असत ना आपल्या
हा हा.
ते सगळं कठून येत पणना ते एवढं पण मला माहित नाही पण त्या तसच काहीतरी
हम् हम्
होम्
तस म्हलं घरी कोण कोण असत
हा ते सासू सासरे जाऊ बाई ते हो आहे की हो जॉईंट फॅमिली हाय
अच्छा अच्छा
तुमच्यात?
अ आमचं अस जॉईंट फॅमिलीच आहे पण मग असं मोठे जाऊबाईन ते वरती राहता मोठ सासूबाई जाऊबाईन ते वरती राहतात
अच्छा हा हा तुम्ही न्यू हाय का कार्यात
अ नाही मी मागे केले होते ते मागे झाले टस्क मी हे एवढं नव्हतं वाच कारण की आता हे बाळामुळे नाही जमतना एवढं असं लहान आहे अजून वर्षाचच झालंय आता हा मग त्याच्यामुळे त्याला सांभाळून त्रास खूप देतो आमच बाळ मग त्याला सांभाळूनही कराव तुमचं बाळ केवढं आहे?
तीन वर्षाच आहे.
मुलगा का मुलगी आहे? अच्छा अच्छा अच्छा.
हम्म.
सात चालेल चालेल क्यू तुम्ही मला खरं वाटलं असं तुमच झाल्यानंतर मी इकडून करेन मग नाही का
हो, चालेल मग हा कॉल एंड करायचा आहे का मग?
हो.
हम्म ठीक आहे मग?
हो हो.
हो.